हॅलो आवाज का माझा हॅलो मला नाही तुझा आवाज ब्रेक होते का वा
आता येतोय आता येतोय आ हॅलो
येतो रेंज मध्ये थांबते हा येतोय आवाज मला येतोय तुला येतोय माझा आवाज माझा आवाज क्लिअर आहे ना
होय होय पूर्ण क्लिअर येते
हा हा तू ना तर थोड्यास जरा मोठ्यानच बोल कारण मला तुझावाज ले बारीक येतोय अगं
हॅलो हॅलो
हा येतोय ह्या टोन मध्येच बोल
हा हा काय चाललय
काय नाही बघ निवांत बसलेले अगं काय झालं तुझा फोन मला आलेला ना मग माझा फोन सायलेट होता आणि नंतर लक्षात काढा लक्षात काढायच राहिलं म्हणजे फोनच सायलेट काढय राहिलाणे तर पाहुणी पण आले आहे आणि आता पण काय झालं फोन म्हणजे रिंगच लवकर म्हणजे वाजलीच नाही आणि नंतर म मुला ही तर मला बोललेली करतो कॉल आणि अजून कसचा कॉल आला नाही म्हणून आ आणि बघायला गेलं तर तुझ कॉल नफिकेशन आ माने म्हणला कॉल कट कवायच आ उचलायला पाहिजे नाही हे ल मह असणार काय आधीच खूप दिवसांनी कॉल केल्या
अगे काय नाही काय झालत ते आपलं मकर संक्रांतीचं तिळगुळ नसत वेगळं मग ते अ म्हणजे शेजार एक लहान मुलगा घेऊन आलेला मग त्याच्यावरून मकर संक्रांतीची आठवण झाली म्हणजे आपण बघ ते पतंग उडवते ते भरणा आणि ते काय ते लहान मुलांचं करतात परंत नवीन लग्न झालेल्या स्त्रियांचं करतात मग म्हंटलं जरा असं ना तुझी तु हा हा हा तेच की मग तेच म्हटलं जरा मकर संक्रांतीच्या बद्दल जरा बोलूया खूप दिवस झालं त्या सणाबद्दल कधी काय बोललेल नाही आहे पण
होय होय तू विषय बारीक काढलास ना आणि आता निा आले तर विषय तुला सांगतो काय ते मकर संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ वाटते माहितय का? आणि आत बघितल्यास? तू यात्रेमध्ये गेल्यावर किंवा कुठेतरी देवाला गेल्यावर तिथं आपण चिरमुरात प्रसाद वगैरे घेतोय. आणि त्यामध्ये बताशे आणि हे गोल तिळाच तिळासारखे लाडू असतात माहित आहे. म तेच लाडू हे तिळाचे म्हणजे मला अस वाटत की फक्त मकर संक्रांतीला छोटे तिळगुळ वाटतोय आणि आप बारा महिने किंवा देव तीर्थ म्हणजे प्रसाद जिथे भेटतोय तिथ म्हण किंवा ह्या. यात्रे मध्ये गेला मोठी तिळगूळ खायला मिळतात म्हणजे हे. बारा महिने ते. सन असल्यासारखंच आहे ना ते तिळगुळ. अवेलेबल असतातच आपल्याला.
हा तेच की बघकी म्हणजे मकर संक्रांत तर तुला माहित आहे, ठरलेल्या वेळेत येते म्हणजे चौदा किंवा पंधरा, जानेवारीला हे म्हणजे, कायम आपण बघतोय आता मी म्हणजे जसं आपल्याला आपण आपल्याला माहित झालय कळतंय जसे की, आपण ते बघतोय की आता ठरलेली तारीख असतं. चौदा किंवा पंधरा तारखेला. मकर संक्रांती प्रत्येक वर्षी येते. तर आता म्हणजे अ म्हणजे आता मी पहिला कस भाषण वगैरे करत होतो, त्यामुळे मला थोडंफार माहितीय म्हणजे मकर संक्रांतीला त्याला मकर संक्रांती का म्हणली जाते, तर आपला जो सूर्य असतोय. तो धनु धनुराशीत ना मकर राशीत प्रवेश करतो.
मकर राशी मध्ये सूर्य प्रवेश करतोय? मला ही गोष्ट माहित नव्हती मला ह्याच्या ह्याच्याबद्दल. त्यात मला जरा डीप मध्ये सांगशील. म्हणजे नेमकं काय कथा आहे, किंवा आपण मग. मकर संक्रत करतोय अनेक मला डाऊट आहे काय. अ की आप म्हणजे म्हणजे आपली मम्मी वगैरे म्हणता बघ ह्या वेळेस मकर. अ ह्यावेळी संक्रात किंक्रात जे काय असेल ते अ पिवळ त्यांनी वस्त्र धारण केलय, किंवा त्यांनी हे घातलेय धनुष्य बाण घातलेय, गजरा घातलेय आणि तिने जे वस्त्र धारण केलेलं असतय. ते आपण घालायचं नसत. ते.
होय होय होय बरोबर आहे. होय होय मी पण ऐकले ग ते पण मी त्याबद्दल कधी कधी अस म्हणजे इन डिटेल कधी चर्चा कर म गेलेलो नाही, मला हे फक्त बेसिक माहिती. तिथं म्हणजे ते सूर्य जो असतो तो आपला धनु राशीत. मकर राशीत येतोय म्हणून आपण त्याला मकर संक्रांत. होय आणि मग त्या दिवशी आपण आता तिळगुळ घ्या गोडगोड बोला अस संदेश देतोय, आणि मग ते तिळगुळच का वाटतोय आपण तर त्यावेळी थंडी असत्या ना मग तिळाना आणि गुळाना थोडीशी उष्णता वाढते, मग म्हणजे उष्म पदार्थ आहेत खाद्य पदार्थ आहेत असं म्हटलं जातं. हो. त्यामुळे तिळगुळ देत त आपण म्हणजे जेणेकरून उष्णता वाढावी कारण त्यावेळी थंडी खूप कडाक्याची पडलेली असते, आणि त्यानंतर बघग आणि मकर संक्रांती बद्दल सांगायच झालं तर वेगळं तुला माहच आहे, ते बोल ना कायतरी म्हटलीच बघ. ते.
हे अगर पोरनाची प्रथा अलीकड आता चालू झा त्या वेळेस ज्या वळेस म्हणजे आता अलीकड आपण मोबाईल जास्त वापरतोय रीलसचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, त्यावेेळेस पासून बोर पद्धती चाल झाल्या विचार कर की आपण जेव्हा छोटे. होतो. त्यावेळेस अशी काही पद्धत होती, आपण लहान होत त्यावेळेस मग आप जी खरंच ती पद्धत असती तर आपण लहान असताना आपल्या आईन पण आपली ती पद्धत केली असती ना.
हो होय आता बघ ना हो आता बघ ना अलीकडं म्हणजे कसं असतय अ कि ते करतात म्हणजे तिळगुळच ते हार म्हणजे ज्वेलरी सगळी गळ्यात हातात नाकात का कुठं कुठं परिधान करतात आणि तुला माहित आहेय म्हणजे एकेकांच्या घरी ना काळा कलर म्हणजे घालायचा नसतो काळा
हा हो अग आमच्या घरामध्ये तशी प्रथा आहे. तुला खरं सांगायच म्हणजे असं म्हणतात की आमच्या देवीला काय चालत नाही का ळ आणि मला म्हणजे मी काळा ड्रेस घातलेला. म्हणजे मुलींना चालतय असं कायतर होत. पण घरातल्या ज्या सुवासनी स्त्रीया आहेत. घरातल्या त्यांनी काळ म्हणजे, काळ ब्लाऊज सुद्धा घालायचं नाही. काळ्या साड्या वगैरे घालायचं नाही. असं का, काळा रंग अशुभ मानला जातो पण मकर संक्रांती वेळी
ह हा तेच ना म्हणजे किती प्रा धान्य दिलं जाते बघ की म्हणजे त्यावेळी काळ जे वस्त्र आपण परिधान करतो ते शुभ म्हण. म्हणजे किती आपल्या ह्याच्यात, प्रथा परंपरा आहेत ना बघ. तेच मला ते तिळगुळ वरण
पण तुला ह्या बद्दल काय कल्पना आहे काय म्हणजे मकर संक्रांती दिवशीच काळाच का ड्रेस घातला जातो. काजळ लावलं जाते, बरोबर आहे. भोगीच तुला त्या भोगी दिवशी, ते आपण बोलायचं राहील. पण आपण तुला ह्याच्याबद्दल आधी काही कल्पना अस ल तर मला सां गशील काय म्हणजे, काळच का घालत्यात?
मला असं म्हणजे एवढं काय माहित नाहीे. पण म्हणजे सायंटिफिक व वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे मी एक सांगू काय म्हणजे, तुला हसू येईल. कदाचित पण मला असं म्हणजे, सुचल आता आपण बघ ना. अ ह उन्हाळ्याचा दिवसांत आपण काळी वस्त्र वगैरे घालत नाही कारण का? आपण म्हणजे, काळ घातली कि उन लई लागते मग त्यावेळी कस संक्रांती जी असते ती थंडीत असते म्हणताना काळ वस्त्र तर घातली जात नसतील ना ग.
ऊन लागते बरोबर आहे. पण त्यावेळेस तर उन्हाचा आणि ह्याचा काय संबंध म्हणजे एवढ लॉजिक लागत नाहीय ग.
काय म्हणजे मला असं वाटलं बघूया घे आप
नाही असुदे ते एक मत व्यक्त केलीस तू त्याच्याबद्दल काय नाही मी त्याचा रिस्पेक्टच ठेवते. मी अस काय तुला म्हणणार नाही तुज्या हा मनात हा प्रश्न आला बरोबर आहे असू पण शकतंय कदाचित. नाही असू पण शकल पण- मला पण याच्याबद्दल काय किंवा आपली काहीतरी पोरांनी करा - काय असेल याच्या माग आपणच कुठ वाचन करूया आणि परत ह्या विषयावर! डिस्कस करूया की बाबा काळच काय घातले जाते किंवा - काय आहे नेमकं विषय आता भोगी म्हणलीस तर अं त्याबद्दल तुला काय माहिती आहे काय म्हणजे सगळ्या भाज्या! शिजवल्या जातात काय असं-
नाही ग आणि ते म्हणजे आता भोगी आपण पुढं बोलूया अजून एक फक्त मकर संक मकर संक्रांती बद्दल तुला एक सांगतो काय. म्हणजे मला ते आठ- आठ तुला आपण त्यावेळी पतंग उडवते माहितीय म्हणजे. अ आपल्या महाराष्ट्राच्या हा म्हणजे - पतंग उडवायला अस म्हणजे एवढं! प्राधान्य नाही पण बाहेरच्या राष्ट्रामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये नाही खूप उडवतात अगं पण त्याच वेळी का उडवतात हे तुला काय माहिती आहे काय?
मला नाही घ्या याची कल्पना तुला काय माहित असेल तर सांग की?
होय- होय आता बघकी त्यावेळी थंडीचे दिवस चालू असत्यात. मग आपल्याला थोडस उन्हात! आची गरज असत्या! मग उन्हाची गरज अस असावी. म्हणून आपण बाहेर येऊन पतंग उडवतोय बघ सकाळच्या वेळी पहाटेचं कोवळवन आपल्याला मिळते.
हो हो हो
वयाची जी प्रिया आहे की नाही ती - मकर संक्रांतीच्या वेळी - ती घेतली! जात्या
हा -हा मग मला हच्यावरून अजून एक कळलं. आपण भोगी दिवशी बाजरी भाकरी का करतोय? आणि ती मिक्स भाजी का करतेय? कारण बाजरी हा उष्ण पदार्थ आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता पाहिजे असते की त्या वेळेसम्हणून थंडीचे दिवस असतात बर थंडी अजून चालूच असते कडाक्याचे असते असं पण म्हणलीस तरी काही हरकत नाही बरोबर आहे? मग थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णता मिळावी म्हणून आपण उष्ण ती बाजरीची भाकरी करतोय आणि भाज एकत्र करतो भाज्या म्हणली तर त्यामध्ये आपण ज्या भाज्या टाकतोय ना त्या पण उष्णच असतात की ग त्या जानेवारी महिन्यामध्ये जे काय उपलब्ध आहे ज्या भाज्या उपलब्ध असतात त्याच आपण वापरतो जसे की गाजरम्हण एक पाच भाज्यांना जास्त महत्व दिलं जात आपल्यामध्ये गाजर म्हण किंवा कांद्याची पात, वरई चा भात असं जे काय शेंगदाण्याची आमटी म्हणजे एखादी भजी, त्या महिन्या मध्ये जे काय पिकतय त्याच भाज्या सगळ्या एकत्र करून त्याची भाजी केली जाते., आणि ती भाजरी ची भाकरी आपल्याला म्हणजे उष्णता शरीराला मिळावी म्हणून आणि डोळ्यामध्ये काजळ पण घालतात. बरोबर आहे का? कारण आपल्याला शांत झोप लागावी म्हण, म्हणजे बघ कीं ग किती आपलं म्हणजे परंपरा आपल्या ज्या आहेत ज्या रूढी परंपरा आपलं जे सण वार आपण साजरे करतोय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती हवी म्हणजे हे का करतोय? आपल्याला कधी असा हा प्रश्न पडत नाहीये
नाही की तेच की म्हणजे? प्रत्ये काहीतर उद्दिष्ट आहे की
हा
आपण का करायचं हे ते आता बघ ना भोगी च्या वेळी आपण ते बुंडुकली म्हणजे ती लहान-लहान छोटीशी असतात बघ त्यामध्ये वेगवेगळ आपण काय काय घालतो गाजर वगैरे ते पूजन वगैरे करतो आणि मेन म्हणजे ते तिळगोट वगैरे आपण वाटतो त्यामुळे आपण शेजारी पाजार्यांन च्या घरी जातो
हा मग तेच मला म्हणायचंय म्हणजे त्याच्याने आपण एक एकत्र येऊन साजरा करतो, आपल्या घरामध्ये जे काय आपण भाजी भाकरी वगैरे बनवतोय त्या ज्या सुवासनी असतात त्या एकमेकाला आपली भाजी भाकरी देतात त्यांची घेतात हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेव त्यावेळेस त्यामुळे मी त्यांना सगळ्या ऐकत खाण्या स्पर्धा म्हण किंवा त्यांच्या महिलांच काही कार्यक्रम अस ते पण साजरे करतात बरोबर आहे म्हणजे त्यांना एकत्र ये आनंदाने एक कार्यक्रम साजरा करतात
हा बरोबर आहे म्हणजे हसाठी सण साजरे केले जात असावे तेच मला म्हणजे आठवलं तर तिळगुळ बघून म्हणून म्हटलं जरा बघूया तुला
छान टॉपिक होता आपला आणि तू छान बोललीस आणि एक लास्ट सांगतेय तुला. की आपण नेक्स्ट वेळ ज्या वेळेस आपलं बोलणं होईल ना. त्यावेळेस मला तू फक्त एवढच. सांग की या मकर संक्रांती मधे आपण काळच. का ड्रेस घालतोय. आणि मकर संक्रांत नेमकी म्हणजे काय की ती संक्रांत कशावर आली, काय आली हेच्या बद्दल पण मला डिटेल सांग. म्हणजे मला जर माहिती मिळाली तर मी तुला. सांगेन. तुला मिळाली तर तू मला सांग ओके चल हो चालेल बाय ठेऊ
येऊदे.
हा.